हा येते म्हणून इथलाच कट झाला ना ऑटोमॅटिक मी हॅलू हैलू करते मला माहित पण नाही की कट झाल्याला.
हा आणि मी पण बोलते माहितच नाही पडला हो. हम्म काय ना ते हा असं काहीतरी चाल असं हम्म हो हम्म बाकी काय बनवलं तुम्ही.
नाही नाही आहे हेच आपल्या रोजचं. हम्म हम्म. काय असते तेच स्पेशल काय करायसारखं काय सध्या हे पण नाही.
हो ते तर हाय बरोबर सांगितलं तुम्ही हम्म.
स्पेशल करण्यासारखा काय सुद्ध्या हे पण नाही सगळी चिती भेसळीतच पण बघाय लागला ना किती काय त्याच्या न्यूजमध्ये वगैरे
हो हो हो हो.
हा आणि महागाई पण थोडी वाढून जाते
हम्म आता काय करणार महागच हायच. आता ते सगळीकडे बघावंच लागतो आपल्याला.
पहिला तर आम्ही ना पन्नास रुपये घेऊन जायचो बाजारला. आणि बाजारात त्या पन्नास रुपया मध्ये ना अ भरपूर म्हणजे दहा बारा दहा बारापेक्षा तर जा आयटम जास्त आणायचो.
हा.
हम्म त्यावेळेस आम्ही लहान असायचो मम्मी सोबत जाया मला वाड ते चार पाच सहा वर्षाचे असताना डॅडा आहे निघला हा दोन हजार दोन तीनची गोष्ट.
हम्म.
डायमंडच म्हणून तर लय म्हणजे भरपूर त्यावेेळेस फक्त पन्नास रुपये घेऊन जायचं नंतर नंतर मग शंभर रुपये देडशे रुपये असं करत मग आता. पाचशे रुपये जरी नेलं तर सुद्धा बाजारला पुरव होत नाही.
हो हम्म.
हम्म.
तेच तर ना आता काय करणार. पण म्हणजे काय आता आपण कुठेतरी ट्रॅव्हलला पण गेलो ना तर किती महाग आहे.
ट्रॅव्ह कुठेतरी काय शॉपिंग करायला पण गेलो तरी पण तिथे खूप महागच असतं आता तर बघा मॉल वगैरे निघाले आता. पहिल्या तर काय छोटे छोटे शॉप वगैरे होते हम्म.
आणि कसं झाले लोकांना माहितं आहे ते म्हणजे गरजेपेक्षा लोक त्यांना इतरांना दिखावा जास्त करण्या असं हे झालं त्यांना त्याच्यामुळे ते कणी मग ते असं आपल्या छोट्या छोट्या दुकानात जाण्यापेक्षा असं गाड्यात वगैरे आम्ही मॉलमध्ये जाणं त्यानी पसंत करतात मग असं होतं ते.
हम्म हम्म हम्म हो बरोबर सांगितलं तुम्ही तेच तर आहे.
तर कसं असं बघ हा आपल्याला गरज आहे म्हणून घ्यावावं किंवा हे असं काही नाही आहे लोकांना आजकाल. आपण पण त्यात मोडतोच सोडा थोड थोडंफार
हा हा हा हा अ तेच तर
बाबा हा आपल्याला म्हणतात ना हा बाबा जरा जास्त हेच ड्रेस घालावा किंवा जर थोड फॅशनेबल व्हावं, असं वाटतच ना कधी कधी पण
हो तेच तर हम्म.
हम्. पण नाही कस हो. हॅलो आवाज येतोय का?
ह आवाज येतय येतेय येत हा सांगा ना हम्म.
तेच म्हणलं तर काय महागाईमुळे कसं ना, गरिबांना म्हणजे जे मिडियम आहेत ना मिडल क्लास त्यांना पण कसं लोकांना हे होतंय ते घ्यायला म्हणा.
त्यांनी ते गरजेचं बघता आणि आ ते मीडी मीडियम हे मिडल क्लास पण म्हणजे मध्यमवर्गीय लोक सुद्धा तर ते जास्त करून मॉलमध्ये जाणं पसंद करतायत, त्याच्यामुळे ते अजून महागाई वाढत चालली आहे.
हो तेच तर. आणि आता काय एंट्री फीज अ एंट्री फी वगैरे पण असतात. आणि ते आपण नॉर्मल काहीतरी सामान वगैरे घेतलं ना कि त्याच्यामध्ये ते आपण पिशवी वगैरे घेतो ना त्यांचे पण वेगळ चार्जेस असते. हा म्हणजे त्यापेक्षा आपण म्हणजे नॉर्मल आपले ते आजूबाजूला छोटे छोटे किरण स्टोर कपड्याचे वगैरा काहीतरी चप्पल वगैरांचे शॉप असतात ना त्यांच्याकडे जाऊन आ ते आपल्याला म्हणजे आपण सांगितलं ना की पाच दहा रुपये कमी करा बाबा तर ते कमी पण करतात असं आहे हा.
तस मॉलमध्ये नाही होत तरी
हो तेच तर ना.
ते डायरेक्ट तोंडावर बोलतात. कि बाबा हा याच आम्हाला भाड द्यायल लागतं हे करायला लागतं ते करायला लागतं तोंडावर बोलतात ते किंवा काहिजण
हो तेच तर हम् बाकी आपलं काय आज तर ना त्या आपले लहान मुलेला ना म्हणजे ऑनलाईन वर दिसलं ना की हे पाहिजे आई आ हे पाहिजे पप्पा हे पाहिजे म्हण म्हणजे म्हणजे बघितलं ना हा हा ते पाहिजेच म्हणजे पाहिजे.
पाहिजे हो तर न आता भरपूर झालाय.
हं तेच तर ना.
ऑनलाईन आता ऑनलाईन शॉप शिंग पण आता घर बाहेरच पेक्षा ऑनलाईन शॉपिंग पण लहान मुलाना आहे ते असल्या लहान मुलांचं पण शॉपिंग आता ऑनलाईन शॉपिंग वाढत चाललंय
हम्म नाही आता काय आजकाल सिटीमध्ये ना आपल्याला तर आपलं क स्वतःच तर घर नसतेच हे की नाही किरायावरच रायला पाहिजे हो होतय ना तर किराया वगैरे पण कि महाग झाले ना आणि म्हणजे ते आपल्याला सांगतात किती की हां बाबा पाच हजार दहा हजार काय आहे मग त्याच्यामध्ये ते लोक लाईट बिल वेगवेगळे जोडतात. तर पाणीचे बिल वेगळं करतात हो. आणि मेंटेनन्स वगैरे वेगळा करतात, मग ते काय म्हणजे माणूस. करणार तर करणार काय, हा हा.. आणि ते डिपोजिट वेगळं घेतात. ते आहे वेगळं.
हो हो.
हम्म तर ते आपल्याला म्हणजे काय समजून घ्याव लागत ला
हो आणि आप आपला सर्वांना पहिला आपण म्हणजे, समजायला पाहिजे बाबा हा कुठल गरज असेल तरच खरेदी. करा किंवा गरज असेल तरच हे करा ते करा, सगळ्यांना समजायला तेव्हा कुठेही महागाई जरा. कमी मोठी आहे.
क तेच.
आणि मेन म्हणजे आत आपल्यामुळेच महागाई वाढले माणसं, आपल्यासारख्या म्हणजे आपल्यामुळेच म्हणायचं म्हणायला गेल तर. आणि आपण कसं. जे जास्तं गरीब आहेत ते काही जास्त बोलू शकत नाही, ते काम करणार आणि खाणार. आणि आपल्यासारखे लोकं तर काय आपण कधी म्हणजे, जे गरजेच्या गोष्टी आहोत किंवा हे त्याच्या माग लागलेलं असत त्याच्यामुळे आपण काय बोलत देन काय असं होऊन जातं.
तेच तर बरोबर सांगितला हम्म. आता काय म्हणजे, कॉम्पिटिशन इतक इतकं वाढलंय ना. म्हणजे हेनी, आणलाय ना त्यांच्या घरी. मोटरसायकल आणली ना, आपल्याला पाहि पाहिजे त्यांनी कार आणली ना. आपल्याला तरी पाहिजे, का हम. आणि त्यांच्या घरी फ्रीज वगैरे, टी व्ही वगैरे आहे तर आपल्या घरी पण पाहिजे. ते स्वतः आपले मुले आजकाल सांगतात, आपण नाही म्हणजे म्हणणार ना तोपर्यंत. त्यांच्या आधी आपल्या मुले सांगणार, त्यांच्याकडे टी व्ही आहे. फ्रीज आहे आपल्या घरी का नाय आहे.
काय नाही हो.. मग तेच्यामुळे ते मोठ्यांच्या पण मनात तसंच होत जाते.
हो मग ते आणावंच लागतं, आजकाल काय ते मुले पण असं हे करतात ना. चिडचिड. हे बाबा म्हणजे म्हणजे ते, बघितलं ना की त्यांना पाहिजेच पाहिजे. आणि म्हणजे आपण हां.. आणि, मग नंतर आपण सिटीमध्ये राहिलो. नाकी आपल्याला ते किस्तवर वगैरे आपल्याला भेटतात. ठीक आहे, आणि किसवर म्हणजे काय कसं आहे की. ती महिनानी तुम्ही कंप्लेंट करणार त्या व्याज वगैरे घेणार.
हो हो हो हो हो.. हो.. एक रकमी ते वेगळं त्याचं घेत. कात आणि ते म्हणजे उदार म्हणजे, हप्त्यान म्हणायला गेलं तर जस म्हणजे असं. पैसे काढतात असं करतात.
हो पण आपल्यालाच म्हणजे, काय कंट्रोल करायला पाहिजे. की बाबा म्हणजे की, बाहेर आपण जास्त जाऊ नये जास्तं. काही बाहेरच खाऊ नये, आपण घरातले. अ बनवून थोडसं खाल्लं, आणि हम. अ ट्रॅव्हल जिथे आपल्याला गरज असते, तिथेच आपण ट्रॅव्हल करू. हे कना म्हणजे, आपल्याला पहिलंच आधीच. ते माणुस काय चालतं चालतं जायचं, किती लांब लांब पन्नास. साठ साठ किलोमीटर जायचे, एक ना.
त्यात वेगळी होती म्हणा कारण त्यांचं खाणं पिण मण कसं होतं ताई की म्हणजे असं आपलं शेतातलं त्यांच, प्रत्येक शेतात असतंच ना. आणि ते जस ताजं ताजं खाणं आणि ऑरगॅनिक असायचं औषध. न मारलेलं जेवण म्हणजे, भाजीपाले भाजे पसन. कुठलीही वस्तू असूद्या, असूदेल भाज्यांचे माळव्यामधले बाजारातले. आणि त्यामुळे ते कसं भरपूर चालायचे आणि असं, म्हणजे ते आणि भरपूर वर्ष पण जगायचे ते. ऐंशीे नव्वद श शंभर गाठायचं न, आत्ताच पन्नास साठ पण काहीच समजत नाही.
काय समजत नाही. बरोबर सांगितलं तुम्ही, तेच तर ना हं. आण आपले म्हणजे सुद्धा आपल्या हे म्हणजे शेजारी वगैरे असतात ना पाहुणे वगैरे आपले घरातले माणूस वगैरा ते म्हणजे आता काय म्हणजे पहिला आधीचे माणूस समजून घ्यायचे की, हां बाबा कंट्रोलमध्ये करूया. पण ते आता आपले मिस्टर वगैरे हाय ना, ते म्हणजे त्यांना बोललं ना की चालत चालत जा ना तुम्ही, एक एक किलोमीटरच ते हाय. पण ते पण न्हाय मी नाही जाणार आणि फोन मधे पण चे रिचार्ज वगैरे संपले ना ते दोन दिवस पण काढणार नाय नाय, आज संपलंय ना आजच करा. हं असं हाय, ते पण म्हणजे आपल्या फालतूचा खर्च आहे ना.
हो
असं.
तिथं पण काही पण गर्दी वाढता सगळ्यांना असं होतं पण एक दिवस पण थांबत नाही बीना ह्याचे थांबनारी विचार करून.
हो म्हणजे आता सवय लागली, म्हणजे स्वतः आपण आपा बघकोय हे मला पाहिजे करायचेच आहे चार्ज वगैरे मला कॉल करायचे मला बघायचेय हे सगळे रीलस वगैरे व्हिडिओज वगैरा कोण का आणि का काय स्टेटस वगैरे ठेवलंय येते सगळं
हो
तेच तर हम्म हम्म हा
आणि आताची सिच्युएशन पण सगळे प्रत्येक गोष्टीत वेगळी आहे सोडा
हम्म हम्म हम्म, तेच ना ठीक आहे मग. चल अ क तुम्ही बाकी काय करताय, सकाळी उठणार ठीक हाय?
हो उठून आणि ऑफिसला जायाचं, आवरायचं हेच चालू आपल्या
हां ते तर हाय, ठीक आहे चला. हं हा ठीक हाय चला.
ओके बाय.